हॅलो
हा
हॅलो
येतंय का आवाज
हा जरा मोठा थोडं मोठं नि बोल
अच्छा हॅलो
हा येतोय हा येतो येत मग अशी जरा बारीकच येत होत
अरे ते कॉल आलं ना नेमका
नाही नाही नाही, त्या कॉलच्या आधी पण हळूच येत होता. पण कॉल आल्यानंतर अचानक जोरात यायला लागला.
मोबाईल कसल्या लांब गेलं नाही की, अवाज लांब आ हो, का झालं.
आता यतोय व्यवस्थित.
हा ब्रेक व
हा हा हा,
हम्म त्यांना काय एक ना आध ब्रेक कर एवढा बोलायचं पर ते मोबाईल कर आपल्याला ठेवायच.
परत काय बघायचं नाही.
हम्म हम्म
ठीक आहे काय होतंय
काय ते?
आवरला का?
घरातला आवरलं का?
आवरलं आवरलं, आज जरा बरं वाटत नाही रे झोपलेली काय झाली, काय मध्ये कालपासुन विकनेस, अलाय खूप.
अरे ते वातावरण बदललं ना आता थोडं थोडं आभाळ. आलं की आम्हाला पण झालं, आण्याच झालं माझ झालं. हा तेच तेच अंग जड
अंग जड झाले, पाय दुखताय, त्यात पोट सकाळ बस. बिघडले काय.
अच्छा, नाही ते ह्याच्यामुळेच वातावरण बदल बाकी काही नाही.
हम्म, अद्वैत चे झालं मध्ये आता नाही कालपसूनच असं काय वेगळंच वाटत. लागलेलं म्हणजे अस्वस्थ आज बघू जायचं.
हा हां जाऊन. या कारण मागच्या आठवड्यात आन्याला सर्दी होऊन गेली परत आता मला दोन दिवसा परी होऊन गेली, आता हिच्याकड आलेय आता.
सर्दी वगैरे काय नाही आपण असं कमरे बसून खाली सगळं दुखते पाय वगैरे,
अच्छा हा हा, का जाऊया अंगावर काढू नका दवाखान्यात जाऊन या. हम्म
काही मम्मीला फोन दिलतास का?
केला होता थोड्या वेळापूर्वी झाला आमचा कॉल सांगली -मिरजेत ब्लाऊज वगैरे, हे मला
हम्म, ज ड्रेसच झालं सगळं
आता बघ शाळेचं झाले, एखादा दुसरा पालक आला तरचं.
हम्म त्या तर
सगळ्यांनी,
द्यायचं फक्त राहिलंय वाटत.
हम्म हम्म बरोबर,
बाकी झालय.
हो. आता काय तुम्ही येणार नाही, ना लवकर
हम्म, नाही आता तर काय लगेच नाहीच. आता दिवाळीत
हम्म बर बर रक्षाबंधनला यायचं म्हणत्यात.
ते बघू की, ते त तिकडेच म्हणतेय, डायरेक्ट हित एवढा वेळ होणार नाही इकडं तिकडं ते बघू आता काय अजून तरी. ठरले नाही. ते बघू जरी आले तरी अ करायला लागणार तिला सांगावं लागणार तू तिथं चढ आणि डायरेक्ट तिकडूनच इकड पण येताना तस तिथं काय जाण्यात तेवढी- एवढी सुट्टी नसणार आहे. आणि आता जरा नवीन स्कूलचे जरा रुल्स जास्त आहेत.
हा हा,
सारखं अबसेंट राहून चालत नाही राहिलं तरी त्याचे रिझन्स द्यायचे असं जरा जास्त स्ट्रिक्ट आहे. त्यामुळे अजून ते पण सगळं बघून मग ठरवायचं. काय काय सुट्टी कशी- कशी अजून ते कॅलेंडर. अपडेट झालेला नाहीये, ऍपमध्ये ते कॅलेडरमध्ये सु सुट्टया कळतील ना किती -किती सुट्टया आहेत ते, अजून काही कॅलेंडर हे झालेलं नाही.
हा ते आता गुरुवारी मिटिंग आहे पहिली.
हा आमची मीटिंग झाली स्कूल चालू व्हायच्या आधीच,
हा, आम्हाला फक्त दांडी यात्रा टाकायला लागणार त्या दिवशी
तसच काहीतरी करावं लागणार मग त्याला पण आधीच नोट द्यावी लागते. हे असं काय काय?
अच्छा!
बघूयात किंवा मग मेडिकल सर्टिफिकेट.
अरे बापरे! बरंच काही आहे की,
जरा जरा जास्त स्ट्रिक्ट आहे त्यामुळं बघू आता कसं कसं.
विजय साहेब पण ते सांगितलंय की, तुम्हाला जर का सुट्टी तुम्हाला घ्यायची असेल समजा तुमच्या घरात काय कार्यक्रम आहे. आणि घ्यायचे तर, हे पुढच्याकडे असल या आठवड्यातच ईमेल करायचा ऑफिसचा. इमेल आहे तेच्यावर आम्हाला असं अस तीन दिवस, दोन दिवस जे ते पाहिजे. ते त्यांचा ईमेल येणार की, हा ठिक आहे अ एप्रूव
हा मग, मग तेच ना मग ते तसच सांगितलं की तुम्ही सुट्टीला कुठे जाणार? आहे ना तर ते आधी सांगायचं फिरून आल्यावर नाही सांगायचं.
बरोबर,
आधीच सांगायचं आणि जर आजारी अस तर सर्टिफिकेट घेऊन यायच.
हम्म हम्म कॅरेकट.
असं आहे ते नाही सगळ्या स्कूलचे तसेच रुल्स आहेत. म्हणजे पहिल्यांदा कस, आधीच्या स्कुलमधे चालूच होत, जोडून सुट्टया आल्यातर मधी एकदा दोन दांड्या मारल्या ठीक आहे चालायचं.
हम्म हम्म
तिथे जरा नाही कसं आहे काय माहिती अजून तर अनुभव एक वर्षभर झाल्याशिवाय करणार नाही सहा महिने,
हा हा नाही, आम्ही या जुन्या शाळेला चालायच.
हा तेच ना चालायचं आधी.
हम्म
हम्म
फॅन्सी बॅगा आणायच्या नाहीत, फॅन्सी कंपास आणायचे नाहीत.
हो हो सगळीकडेच तो फॅन्सी आमच्याकडे तर शार्पनर पण आणायच नाही ज शार्पनर तुम् तीन चार पेन्स टोक करून द्या खर शार्पनर द्याय नाही कारण दिवसभर मग मु पेन्स
शारपच करून लागत
हा त्यामुळे तुम्ही चार पेन्सिल द्या आपण शार्प करून द्या शार्पनर अलाउड नाही दहावीपर्यंत कुणालाच नाही आणयचच नाही पणार शार्पनर ते मग मु दिवस ोत बतात म त्यापेक्षा चार पेन्सिल द्या टोप करून द्या
हम हम हा
ह आता तसच केलंमी दोन तीन पेन्सिल ठेवलेत कंप सु ज स्ट्रिक आहे त्यामुळेच ते पहिला जरा त्याला त्रास झाला त त्याच्यामुळेच
हा हा हा बरं बरं
स्ट्रिक्ट होतं त्यामुळं
हा हा हा ते जर आहेच की आता नवीन फोरन फोर नवीन शा ऍडजस्ट करायचं म्हटलं कि
हम्म आणि नाही आता झालं त्या क्टिव्हटी वगैरे चालू आता आज चेस आहे तर चेसबोर्ड आपला न्यायचा होता का त्यांचा मला माहित नाही पण बहुतेक आपला घरून न्यायचा मार
ते काही ह्याच्यात सांगलंच नाही त्यांनी पमध्येध्ये वगैरे देत
ऍपमध्ये नाही मीटिंगमध्येच सांगितलं होत की चेस ऍक्टिव्हटी असणार आहे तर आपला आपला चेस बोर्ड घेऊन यायचं पण मी काय दिलेलं नाही आज म्हटलं आज काय काय होते बघूया जरा आणि मग पुढच्या पिरियड पासून द्यायच
बर बर
टीचर्सचा एक लेक्चर आहे अर्धा तास काहीतरी अस कुठ श शिकवणार शिकवत असतील आणि खेळायचं मग
हा हा
त्यां एट्रा भरपूर त्यांय तो आहे परत हि इंग्लिश हँड रायटिंग आहे मराठी हँड पण हे स म्हण त्या आपण वर्षाला कोणती एक घेऊ शकतो ऍक्टिव्हटी जेस फ्री आहे वाटत
हम बाकीच्या तर मग पैसे असतात वरतीचे एकदम हॅलो..
हॅलो..
हा येतोय काय आवाज.
मला तर..
हां म्हणलं ते दुऱ्या क्ि्हिटी आहेत त्याला काही वर्षाचे पैसे भरायचे.
हा वर्षाची काहीतरी अस ना तीन चार हजार मग त्यातली कुठे.. ण एक घ्याय मग म्हटच घ्याय त्यापेक्षा म्हणजे वेग परत.. कशाला लावायचा ना हथूनच होते.
हा.
दरवर्षीच घ्यायच आपण दुसर हँड राट.. वैरे काय गरज आहे ते त्याच हँड रायटिंग चांगलं आहे मराठीत तर एकदम सुंदर आहे हँड रायटिंग.
हा हाल...
मायाभ्या कसच घ्यायचं लेव्हल तरी कंप्लीट होतात ना दरवर्षी एक एक.
हो ल ठी.. किती..
ॲप अजून काय ते अदर ऍक्टिव्हटीची फी नाही सांगितली त्यांनी किती असते वर्षाला.
अ त्या स्ता बुक व्हाय शगते म्हणजे आता ए झिरो लेवलचं होतं क नाही. तर त्याच्यामध्ये बुक वन आणि बुक तस असते म्हणजे पहिलं बुक. पहिले सहा महिने आणि दुसरं करून दुसरे सहा महिने अस. तर क्लास तीन महिने असं काहीतरी असतं तीन-तीन महिन्याचं म ते दोन. दोन हजार अडीच हजार मग ते हळहळू थोडं, थोड वाढतात.
हा म्हणजे ठीक आहे, मग तीन हजार असेल मला वाटतें अदर ऍक्टिव्हिटीला. ते नाही असून तीन किंवा चार हजार असं काहीतरी बोलले ते. मला पण अजून एक्झॅक्ट माहिती. त्या अजून त्याच्याविषयी काही झाल्लेलं नाहीये म्हणजे त्याच काही सांगितलेलं नाही त्यांनी.
हा हा हा.
आता ते बघू की सांगतील तेव्हा.
हो हो घ्या घ्या घ बघ चांगलंय.
नाही बघसच कारण हँड रायटिंग वगैरे याची काही गरज नाही वाटत मला.
हा स.
ब कसच घ्यायचं म्हणजे इकड.. शाळे पण होती, आणि हे पण होते, आणि त्यांच शाळेच्या टायमिंगमध्येच ते अ बॅगस पण घेणार हाईत ते.
त्यामुळे त्याच्यासाठी आणि वेगळ वेगळ द्यायची काही गरज नाही.
त्या वेळेत.
त्या वेळेतच ते घेणार. त्यांचं कस आहे, दोन नंतर त्यां नाही नाही. ते दोन ते साडेतीन गेणे म्हणजे दोन अडीच नंतर ते क्च्युली त्यांचे लेक्चर नसतात. हे असच अदर ऍक्टिवटी म्युझिक. हे असं घेतात ते म्हणजे नंतरचा शेवटचा एक तास ते. शिकवण्याचे लेक्चर नसत हे असले. वेगळेच मग त्याच्यामध्ये.
हम्म हम् मग चांगला हाय घे.
होय कारण इतका वेळ तरी काय शिकणार ना कंटाचच नंतर नंतर दुपार झाल्यानंतर. तर दोन नंतर तर स्टॅमिना संपलेला असतेय.
हा म्हणूनच त्यांनी शेवट.
तस ठेवलंय हा ऍक्टिव्हटीचे क्लासेस त्यांनी शेवट ठेवले.
हा हा हा बर बर बर. चालू झाले ग बघितलीस का नाही अजून.
नाही अजून तेच सांगते क अदर ऍक्टिव्हिटीज अजून त्यांनी त्यांनी मेसेज नाय केलेला अजून तर काही चालू. तो नाहीये.
त्याचं काय कस असतात एक्झाम वगैरे म्हणजे कि. महिने असतात का कधी पण लावू शकतो आपण.
नाही नाही ते बुक वन असते आता समजा झिरो लेव्हल ची बुक आहे ना. ते पहिली एक बुक असती आणि दुसरी एक ते एक बुक झालं की एक. एक जाम असती म्हणजे अ हिवाळ्याची. म्हणजे नाही का दिवाळीच्या वेळी आणि मग दुसरं बुक समरला संपलं की. समर अस अस विंटर आणि समर विंटर समर अस असतंय. ते आपल्या ह्याच्यावर असते म्हणजे तुम्हाला आता ह्या वर्षी. नाही जमलं ह्या एक्झामला पुढच्या एक्झामला घ्यायचं. त्याची ती फी असती काय त्यांची ठरलेली असती ती.
हम् हम हम.
मग ते फी भरायची आणि मग ते एक एकत्रच सगळी मुलं असतात म्हणजे तुमच्या एरियातली सगळीच म्हणजे पूर्ण जिल्ह्यातलीच असतात. आम्ही आणि याला दोन के त्यां हब पूर्ण पुणे जिल्ह्यात इवन साताऱ्याच्या जवळ पण काय काय तिथ पूर्ण मोठा एक हॉलच घेतलेला असतोय त्यांनी त्याच्यामध्ये सगळ्यांना सहा सहा मिनिटांचा ते टाइम लावतात आणि पेपर देतात. म चालू खरा म्हणतात सहा मिनिटं झाली की काढून घेतात आणि मग सहा मिनिटात कुणाचे किती जास्त होतील आणि किती अॅक्युरेट येतील त्याच्याप्रमाणे मग ते नंबर वगैरे असत प्राईज वगैरे अस हा असं असतय ते ठीक आहे चालतय. थांब जरा लावतो परत कॉल
ठीक आहे
हा